काय करताय?
काय नाही बघा. सकाळी वडे केलेले. नाश्ट्याला.
आज काही स्पेशल होतं का काय? हा आज आज रईवार ना? सन
रविवार आज संडे स्पेशल. नाही रविवारी मटण असतय, पण पौर्णिमा हाये म्हणून केलं नाही म्हणून ते मग काय करणार दुस दुसरं.
म्हणताना आज वडा वडे फक्त केला काय, कशाचे बनवला?
बटाट्याचेच की बटाटे वडे केले.
हा हा.
तुम्ही करता घरी?
तस शक्यतो कधी जास्त करत नाही, पण तुम्ही कस बनवला ते सांगा? म्हणजे मी एकदा प्रयन करून बघते. तसं होतय काय?
उ उ चालतय की, बटाटे उकडून घेतले
हा.
हिरवी मिरची मिक्सर मधून काढून, कोथिंबीर, आलं, लसूण जादा घालून तिखट आसं म्हणजे आम्ही तिखट जादा खाताव.
होय, म ते बटाटे कच्यावर घेतला की, अस एकदम जास्त आपण शिजवून
हं पूर्ण शिजवून घेतले.
हा.
म्हणजे हाताना बारीक होत्यात ना त्यांनी.
एकेकदा कसं जरासं कच्चावर अस घेत्यात ना? फक्त बटा
ती हॉटेलवाली वगैरे कस नाही, मग ते आपल्याला त्यांची कशी मोठी कडई असती, त्यांना चालतय ते. आपण कसं छोट्या ह्याच्यात तळणार अर्धा किलो तेल घालून? मग त्यामूळ जास्त उकडून घेतलेले, कुकरची काही शिट्टी झाली की होतय ते.
होय शिजतात लगेच बटाटे त्याची काय नाही.
आणि पिठा मध्ये कस डाळ आणि तांदूळच मिक्स करून मी दळून आणती कायम.
हा.
चिटकत पण नाही डाळीचं पीठ, तेलात सोडलं की वडे म्हणजे चिटकत नाहीत ना खालून. वड्या मध्ये हे पिठामध्ये पण थोडसं गरम तेल आणि हे घातलं मीठ घातलं जरासं सोडा घालत नाही, सोडा हा पीठ भिजवताना
हा.
मग ते काय एकदम पातळ असं पीठ लागलं की, चांगले लागतात आसं.
होय.
उ उअ कोथिंबीर ही आता कशी भरपूरही बाजारात, तोपर्यंत भरपूर कोथंबीर घालून खायच.
होय आता कोथिंबीर थोडी स्वस्त होते घे, पाऊस याला लागला की.
आता महाग आहे, मग आम्ही कसं जादा करून कोबी मंच्युरि खाताव.
होय.
म्हणजे ह्याची कोबीची करत नाही, कोबी मंच्युरी फ्लाॉवरची करते. फ्लाॉवरचे छोट टे छोटे तुकडे घेऊन
त्याच्यात पण, आलं लसूण पेस्ट जादा घालून मैद्यात अस
अ शिजवून घ्यायचं काय आधी?
शिजवून, गरम पाण्यातून काढते फक्त ते हा.
एक दोन तीन अशी उकळी काढते पाण्याच्या
हम दोन तीन उकळी असं नाही उक शिजवत बसत नाही. फ्लावरला कोमट पाणी झालं की काही की लगेच वर काढायचं ठेवायचं नाही, कोमट पाण्यातच घालायचं मग लगेच बाहेर गाळायचं कारण ते लगेच मऊ पडतयं.
होय.
मग तळताना ते खुसखुशीत होत नाही, ती कडकपणा येत नाही त्यांना.
हा.
मग त्यात काही पिठामध्ये सोया सॉस, हिरवी मिरचीची ते पेस्ट केलेली
हम.
आणि मैदा जर असा घातला तर चालतोय कॉर्नफ्लाॉवरच
मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करताय काय ते?
हा मैदा एकच चमचा घालते.
आणि कॉर्नफ्लॉवर किती घ्यायचे त्याच्यासाठी?
त्याला जसं लागल जेवढं बसतंय की नाही आपण किती फ्लॉवर घेतलेत, त्याच्यावर पूर्वी कसं खूप मोठे गड्डे मिळत होते.
ह हा आता आपल्याला छोटा गड्डा मिळतोय, बघा तर छोटा गड्डा जर
छोटा गड्डा मिळतोय, हा मग त्यालाण एक चमचाच घ्यायच मैदा. पीठ कसं कार्नफ्लॉवर घेताना हे मसाला सगळा घातला, की तुमच चांगलं त्याला भिजून द्यायचं एक दहा मिनटं आलं लसून पेस्ट सगळी कोतमिर कडिपत्ता पण घालायचा मिक्सर मध्ये म्हणजे आणि टेस्ट येते त्याला.
मग ते हे करायचं काय? भिजत ठेवायचं पीठ भिजवून ठेवायचं ते.
आणि नंतर मग कॉर्नोफ्लाॉवर च पीठ आणि मैदा घालायचा. सोया सॉस एक घालायचा. आता छोटे गड्डे की नाही मग एक चमचा सोया सॉस घालायचा. दोन घालायचा नाही. कारण ते मीठ जास्त ओढतं. मीठ कमी घालायचं पेस्टला. नाहीतर खारट होतंय ते हा.
हा. म?
ला पीठ लागलं नाही पाहिजेल असं.
हा हा.
बघितलं की लक्षात येते की ह्याला पीठ लागलं नाही नुसता फ्लाॉवरच आहे. मग थोडं पिठा नी घ्यायचं जसं बसंल तसं घ्यायच आपण ह्याच्या घाऱ्या करतो भोपळेच्या मोठ्या त्याला कसं लागल तसं पीठ घऱ्याचं हे शिजवून घेतल्या भोपळ्याचा खीस कसं लागल तसं पिट घेतो तसं ह्याला घालायचं, लागल तसं.
हा.
मग ते बरं जात या.
मग एक दहा मिनटानं ते पिठात घालून परत
पर हा तळून घ्यायचं, परत हा सोडायचं. म काय, हा तेलामध्ये थोडाचं चांगलं तळून घ्यायचं. काढल्यानंतर मग परत नुसतं स्वास बरोबर जरी खाल्लं टोमॅटोच्या तरी चालतंय किंवा हे करायचं ज अस परत पूर्ण सगळं तळून झालं, की थोडस तेल घालायच. सोया सॉसमध्येध्ये कसं एक चमचा घेतलं की एक चमचा पाणी घालायचं. आणि टोमॅटो सॉस जरासं घालून मग पूर्ण आणि फिरवून घ्यायचं.
म्हणजे ते सगळं वेगळ-वेगळ घेताय ना?
हा वेगळं वेगळंच घ्यायचं टाकताना त्याच्यात एकत्र हे करून टाकायचं की नंतर तळलेल आपण टाक लय कने तेल घातल की नतंर एकदम मंद सुंद गॅस करायचा एकदम बारीक, मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर सगळं ते फ्लाॉवरच तळलेलं जळुन जातय तेे. आणि सॉस पण जळतोय ना तो हा बारीक गॅसवरच करायचं गरम-गरम म्हणजे लगेच खा-खायला पण बरं पडतंय. आता पावसाळा चालू झाला की भरपूर येतय पावसाळ्यात फ्लाॉवर मध्ये आळ्या असत्यात म्हणून ते उकळत्या पाण्यातन काढायच. म्हणजे आळी असलेली बाजूला येती ना ती ज्यादा
होय ते खराब असतात हो.
हम्म म्हणून घेतानाच एकदम पंढरा शुभ्र फ्लावर असतोय बघा त्याच्यात आळ्या नसत्याती
हा. ते व्यवस्थित बघून वगैरे घ्यायला पाहिजे आपल्याला ते घेताना.
हा घेतानाच फ्लॉवर कस एकदम घट्ट असला कि त्या आळीला फिरायलाच जागा नसती.
हा हां. म्हणजे मी कधी बनवलं नाहीये फ्लावरच, आम्ही कस ते कोबी आणून एकदम छोटस बारीक-बारीक ते चिरून कोबीच आपण असं मैद्याच्या ह्याच्यामध्ये भिजवून म्हणजे पिठामध्ये असं ते त्यात थोडसं घालून, मळून करतोय ना छोटे-छोटे त्याचे गोळे करून तुम्ही जे आता सांगीतला हां. ते आता तुम्ही सांगितला ना आल, लसूण ची पेस्ट घालायची हे सगळं असं घालून
हां.
म ते एक वाटी आपण, तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये जसं ते भिजवताय ना तस त्यात ते भिजवुन तळायला सोडतोय मग ते मळताना त्यात मैदा घालून, एक चमचा मैदा आणि बाकीच हे
घट्टपीठ भिजवता काय ह्याचा?
हां. कोबी हा कोबीज घातलेल थोडं म्हणजे आपल्याला ते गोळ गोळा अस बनवता येईल.
पहिला, म्हणजे आमच्या इथ यात्रेच्या काळात म्हणजे कस कोबीजच असतय. आम्ही एक ठिकाणी खायचो त्यांच फ्लाॉवरच असायचं त्यामुळे आम्हांला फ्लॉवर ची सवय लागली करायची. माझी भाऊज एक आहे गावातली ती करती हेच कोबी पण ती कस भजीच पीठ आपलं असतंयतस भिजवून करती, पण तिज अस ते पीठ सुटत नाही ह्याला चिटकून धरतं एकत्र अस भजी आपण कांदा भजी केल्यानंतर कसं राहतं तसं तिझं राहतं.
होय काय, म त्यांची
बरेचदा करून बघितलं पण ते तस होतच नाही, आणि म्हणुन मी ते ज्यादा मागच लागत नाही आणि माझ कोबीजला जर पीट नसलं तर ते बाजूला जातय, मग ते तेवढंच करपतय ते करपट लागतय. लय परत
होय, होय. आणि ते सुटलं की मग पूर्ण तेलवर ते सगळं सुटून जातय हो.
ज्यादा कॉर्नफ्लाॉवर घातलं की मग ते कडक होतयं. असं होतंय माझं. मी पण ते हॉटेलमध्ये आता त्यांनी करतात ना तुम्ही आता म्हटला घट्ट पीठ भिजवून तसं करायचं म्ह म्हटलयं बघू आता एकदा तसं करून बघायचं. कारण आता खूप दिवस झाले केलीच नाही.
थोडस घट्ट पीठ आपण भिजवलो किनइ म्हणजे आपल्या छोटे छोटे त्याचे गोळे करत येतील असे हा. आणि मग ते तेलात घालून ते मळून घ्यायचं.
मग तुम्ही परत टोमॅटो सॉस हे घालून हे करता काय त्याच?
हा नंतर न घालतोय कि त्याच्यावर सॉस वगैरे. हम. सॉस तेन घालतोय सोडा नंतर फक्त आधी करताना तेवढं आपण ह्याच्यामध्ये म्हणजे जस तुम्ही फ्लाॉवरची हेची रेसिपी सांगितली ना मला.
हा.
हा तशी ते जी करते.
आता जेवण काही केलंय मग?
हा आता काय जास्त काय तेवढं जास्त बनवलं नाहीये, रोजचा मेनू चपाती, भाजी. जी बटाट्याची केलीये.
चपाती भाकरीचा प्रश्न नसतोयं, माझं काही सकाळच शिल्ल काही बऱ्यापैकी जेवलंच नाही कोण चपाती शिल्लक आहेत.
वडी केलेली आळूची ती शिल्लक आहे.
ते मुलांच कस होतंय, सकाळच केलेलं संध्याकाळ हो संध्याकाळच ते जरा वेगळं काहीतर
नाही म्हणून मी काहीच केल नाही, आमच्या शेजारीची त्यांची मुलगी आहे सून प्रेग्नेंट आहे मग त्यांनी गावाकडच्या कडक भाकरी बाजरीच्या एकदम पातळ का ते शेंगदाण्याची चटणी गारवा आनत्यात तसं दिलंय ना
हा हा छान लागतय ते
मंग ती प्रेग्नेंट आहे म्हंटलं तिकडून तिचा मामा घेऊन आलाय वाटतं मामान मावशी मग त्यांनी दिलेय म्हंटल्या नंतर आणि कश्याला जेवण करू उगीच टाकायला. तेवढंच वांग केलं भेंडीची भाजी केली. आणि चार पाच चपात्या केल्या बास म्हटलं लई कराय नको. नाही आणि फेकून काय करू उगीच हाय म्हणून किती करायचं आणि टाकायचं. तिला म्हंटलं जर असा भात लागला तर तेवढा घाल संपाय पाहिजे याला आणि जेवणाचंच हाल होत्याता.
होय. तुम्ही सांगितलं ते रेसिपी नक्की ट्राय करून बघते मी एकदा सांगते खेल